हॅलो! हा मी मी तुम्हाला लोनच्या विषयी माहिती सांगते. लोनचं कसं बनवायचं?
हा बोला?
तर आपण बाजारातून कैरी आण कि त्याचे असे छोटे- छोटे पीस करायचे. छोटे- छोटे पीस करून अ ते स्व्छ
ते ना दिन स्वच्छ हा कैर पण आणून स्छ च पुसून घ्यायचा, बरोबर.
हो. आणि मग ते काप करायचे आणि कापल्यानंतर फॅन खाली त्याला सुकवायला ठेवायचे छान पुसून घ्यायचे ते. आणि मग पुसून झाले ना की त्याच्यामध्ये हळद आणि मिठामध्ये त्याला रात्रभर भिजत ठेवायचे.
हा बरोबर हो, कारण ते सॉफ्ट होतात मग रा रात्रभर भिजल्यानंतर हळद मिठामध्ये रात्रभर भिजल्यानंतर त्याचे जे साल असते, ती सॉफ्ट होते मऊ होते छान. आणि मुरतात त्या, टेस्ट छान येते.
हो मग दुसऱ्या दिवशी सकाळी परत काय करायचं ते हळद मिठाचं पाणी पूर्ण गाढून घ्यायचं. त्यानंतर त्यांना परत फॅन खाली सुकवायला ठेवायचे. सुकवायला ठेवल्यानंतर त्याच्यासाठी लागणारा आपल्याला मसाला असतो. हम्म.
हो फॅन खाली अशा पूर्ण मो मोकड्या, मोकड्या टाकायच्या सिंगल, सिंगल कि छान हवा लागली पाहिजे त्यांना
हो मग त्यासाठी परत काय करायचं? त्यासाठी लागणार मसाला असतो तर त्याच्यासाठी लाग आपल्याला काय, काय पाहिजे तर लाल तिखट, लवंगा, मेथीदाणे त्यानंतर मोहरीची डाळ, हळद, मीठ हम्म. त्यानंतर लोणच्याचा एक मसाल्याच पाकिट भेटत आपल्याला त्या पाकिटमध्ये सुहाना अ लोणचे मसाला तो असतो पाचशे ग्राम
सुहनापेक्षा बेडेकर लस बेडेकर लोणचा मसाला पण खूप छान असतो. तो टेस्टसाठी.
होय.
तो वापरायचा खूप छान असतो त्याची टेस्ट.
हो का.
ते टाकल्यानंतर आपल्याला मोहरीची दाड टाकावी नाही लागत कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी असते मोहरीची डाळ आणि हिंग.
आणि छान सुगंध येतो त्या मसाल्याचा हम्म.
हम्म. मग काय करायचं अं कडाई मध्ये तेल तापत ठेवायचं. तर अ अंदाजे पाच किलो कैरीला आपण दोन किलो तेल तापवायला ठेवायचं कडईत. दोन किलो तेल कडईत तापतायला ठेवल्यानंतर काय करायचं आपण आणि शो शोप वगैरे असते शोप आणि धने हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे बारीक केले की एकदम मोठ्या परातीमध्ये ते सगळे म मसाला आपण वेगवेगळे, वेगवेगळे असे सर्व ठेवायचे त्यानंतर आपलं तेल एकदम कडकडीत गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि एका अ चमच्यानी तेल थोडं, थोडं घेऊन प्रत्येक मसाल्यावर थोडं, थोडं टाकायचं.
हा एका हाताने त्या तेल टाकायचं गरम इथे तेल एवढं गरम करायचं कि त्यातून वाप निघाली पाहिजे गरम आणि नंतर तेल गरम झाल्यानंतर त्या मसाल्यांवर ते एक भाजेचा चम त्याने तेल टाकत राहायचं गरम तेल आणि पूर्ण मसाला तळला गेला पाहिजे एका हाताने तेल टाकायचं एका हाताने मसाला हलवायचा.
हो आणि तिखटला थोडस नॉर्मल तेल घ्यायचं एवढं ताप तापलेल तेल टाकायचं नाही तिखट हा कारण तिखट तीखट वर जास्त गरम तेल टाकल्याने काय होतं पूर्ण तिखट जळून जाणार, हम्म मग त्यासाठी अ तसं करायचं आणि पाच किलो लोणच्यासाठी आपल्याला गुड तरी लागेल अ दोन अह दोन किलो किंवा अडीच किलो गुळ लागेल.
बरोबर.
तर तर तो गुड आहे ना थोडासा बारीक बारीक चिरून घ्यायचा सुरीच्या साह्याने आणि बारीक केल्यानंतर काय करायचं ते मसाला आपला थोडा गार झाला हम्म मसाल्यात थोडं गार झाल्यानंतर काय करायचं ते आपण हळदमध्ये अह वाळवलेले जे कैरीचे पीस आहेत ना ते त्या मसाल्यामध्ये मिक्स करायचे.
बरोबर आणि गुड पण मिक्स टाकाय
आणि हा आणि गुड पण त्यात फक्त थोडसं नॉर्मल अह थंड झालं पाहिजे ते
हा थ मिश्रण थंड झाल्यानंतर अह त्याच्यामध्ये अह लोणचच्या कैऱ्या टाकायच्या, गुड टाकायचा आणि चांगलं मिक्स एक जीव करायच. त्यात मीठ टाकायचं अजून चवीनुसार.
हो मीठ टाकायचं आणि एका वाटीमध्ये थोडा हिंग घ्यायचा हिंग आणि गरम तेल असत ना आपलं कडकडीत ते तेल त्या हिंगावर टाकून आपण ज्या बरणीमध्ये ते लोणच भरणार आहोत तर ती बरणी त्या जी वाटी आहे त्या वाटीमध्ये हिंग त्या हिंगावर आपण गरम तेल टाकायचं गरम तेल टाकल्यानंतर आपण काय गरम तेल टाकल्यानंतर आपण काय करायचं ती ज्या बरणीत टाकणार आहे ती बरणी त्या वाटीवर आपण पालथी
बरोबर हो जेणेकरून तिचा हिंगाचा वास बरणीला लागला
बरणीला लागला पाहिजे आणि बरणी ला वास लागला म्हटल्यावर आपलं लोनचं वर्षभर चांगलं टिकत आणि छान टिकते हो असं आहे. हम्म तर असं बनवतात कैरीचं लोणचं.
हो आणि त्यात थोडे लवंग पण अख्खे ल लवंग पण टाकायचे गरम तेलामध्ये असे फु टम्म फुगलेले पाहिजे ते अह तळलेला पाहिजे लस हे आपलं लवंग आणि मग आपण फोडणी घालायची त्यानंतर लसूण पण टाकायचा ठेचून थोडा जास्त वाटीभर लसून घ एक वाटी लसून घ्यायचा मोठी वाटी आणि तो ठेचून घ्यायचा चांगला बारीक आणि ठेचल्यानंतर त्यात थोड एक पोहे खायच एक चमचा अजून तिखट टाकायचं आणि परत ठेचून घ्याय च आणि गरम तेलाचा तडका लसूण ला पण द्यायचा आणि लसूण घातल्यानंतर लोणच्याला खूप छान टेस्ट येते.
हो बरोबर आणि आणि तुम्हाला आणि कैरीच तुम्हाला चटणी माहितीय का कशी बनवायची? तर कैरीची पण च चटणी कशी बनवतात ती पण सांगते मी तुम्हाला त्यानंतर काय करायचं आपली कैरी बाजारात तून आणली ना कि तिला स्वचछ धुऊन घ्यायची धुऊन झाल्यानंतर तिचे अशे लांब लांब असे मोठे मोठे पीस करायचे.
अच्छा, हा हा.
हा. आणि नंतर काय करायचं कडईमध्ये तेल ठेवायचं. कढई मध्ये तेल ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकायची, जिरे आणि ती मोहरी अशी तडतडायला लागली कि त्याच्यामध्ये तुम्ही लसूण टाकायचा थोडा.
हा ठेचून कसा?
नाही नाहीे, ठेचून नाही अस बारीक काप केलेला.
हा.
हा लसूण टाकायचा त्यानंतर आपण अ कैरी कापलेली असते ना, ती कैरीचे पीस पूर्ण त्या तेलामध्ये टाकायचे, हम्म ते टाकायचे हो लांब लांब आणि त्याच्यावर थोडं झाक कण ठेवून त्याला वाफेवर ठेवायचं, गॅस मंद आचेवर ठेवायचा त्यानंतर काय करायचं, पा दोन-तीन मिनिट आ मंद आचेवर ठेवल्यानंतर थोडं झाकण उघडून काढायचं, मग थोड त्यात त्या मध्ये आपण नंतर हळद आणि मीठ टाकायचं.
हो.
कैरीला आपण वाफ्यावर ठेवतो तेव्हा थोडं पाणी ये, पाणी सुटत ट त्याला नंतर नंतर अजून थोडं त्याला, पाणी सुटत ना कैरीला तर त्याच्यामुडे पाणी ते कैरीतलं पाणी पूर्ण अ हे झालं ना कि, ती कैरी ते पाणी नंतर सर शोषून घेते. ते शोषल्यानंतर तुम्ही जेव्हा अ बारीक गॅसवर परत झाकण न ठेवता त्याला हलवतं राहायचं.
हम्म.
हा. म त्यानंतर तुम्ही काय करायचं त्याच्यामध्ये थोडंस हे टाकायच, तिखट टाकायचं. एक पोहे खायचा एक चमचा अंदाजे, जर पाच कैरी घेतली तुम्ही, हा.
हम्म, त्यातलं पाणी आटल्यानंतर अ तिखट टाकायचं त्याच्यामध्ये.
हो तर त्याच्यामध्ये अ एक तिख, एक चमचा तिखट टाकायचं, एक चमचा तिखट टाकल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये गूळ किसून टाकू शकता.
हम्म बरोबर, गुडाच पाणी त्याला सुटत म छान.
हो मग गुळाचं परत पाणी त्याला या सुटतं मग गुळाचं पाणी सुटलेलं असलं की ते कैरीचा तो आंबटपणा आणि गुडाचा गोडवा ते एकत्र झाल्यावर खूप छान चटणी होती, त्याची.
हो.
हा.
आणि मग ती आपण कशा सोबत पण अ तोंडी लावायला घेऊ शकतो, अ मसाले भात, भाजी, चपाती याच्या सोबत आपण ते की किंवा पराठा वगैरे याच्या सोबत आपण ते घेऊ शकतो, तोंडी लावायला छान. ह्याच्याने मग, आपले दोन घास जास्त जातात.
बरोबर.
हम्म
आणि अजून काय, तर अ? हे बघा कैरीचे भरपूर प्रमाणात, भरपूर प्रकार असतात कैरीचे लोणचे, कैरी अ हे, हा ब त्या कैरी पासून खूप पदार्थ बनवले जातात.
हो, मी तुम्हाला कैरी च पन्ह कस बनवायचं ते सांगते. कैरीच उं बाजारातून कैरी आणून तिला स्वच्छ धुऊन घ्यायची. आणि ती धुतल्यानंतर पुसून घ्यायची तिला स्वच्छ, स्वच्छ पुसून घेत ल्यानंतर तिला कुकरला दोन शिट्ट्या करायच्या, कुकर ला लावायच्या अ कु थोडं पाणी टाकायचं कुकरमध्ये वरती डिश, प्लेट अ मधे कैरी ठेवायची आणि दोन शिट्ट्या केल्यानंतर कुकरच्या अ ते कै काढून घ्यायचं त्याच्यातून ते थंड झाल्यानंतर ते कैरीची साल अटोमॅटिक निघते ती काढून घ्यायची. कैरीची साल हा, मग ती साल काढल्यानंतर तो आतला जो गर असतो ना तो काढायचा क्षमा हा बरोबर हो तो काढून घ्यायचा. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण गुड टाकून अ थंड झाल्यानंतर त्याला मिक्सरच्या भांड्यात काढून, अ त्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं, त्यात साखर पण टाकायचीच आपल्याला जसं गोड पाहिजे त्यानुसारच साखर टाकायची.
त्यात थोडी चिंच टाकली ना, चिंच पण टाकायची. थोडी चिंच टाकली तर, खूप छान लागतय आग.
अच्छा, हा हा. मग ते टाकलं ना आणि फिरवलं ना, मग ते काढून घ्यायचा गर आणि तो आपण स्टोर पण करू शकतो. हुं. हा हा चालेल.
ठीक हाय.